हॅलो
हं बोला की
आवाज येतोय ताई?
हा यायला यायला.
स्वयंपाक वगैरे झालं?
होय स्वयंपाकच बनवालेय भाजी कराय लागलेय.
हं हं हं हं
तुमचं आवरल?
झालं बघा स्वयंपाक वगैरे आवरूनच बसलेय. म् मला दररोज कसं जॉबला जाते ना मग आज वेळ होता पण आज टास्क कम्प्लीट करू शकले नाही कारण जर मैत्रिणी आलेल्या हो
हा हा
त्याैतिंसोबतच दिस गेला म आता पहिला कॉल आहे बघा आजचा
होय हा हा ह
आणि मग दररोज मग जॉबला जाते असं
हा हा
हा तुम्ही काय म्हणजे बाय मी मेडिकल मध्ये जाते बघा
हा हा हा हा
अ तुम्ही काय म्हणजे घरी असताय का बाहेर जात
मी घरीच घरीच असते ब्लाऊज वगैरे शिरते मुले आहेत किती गी मुले आहेत
अरे वा वा वा मस्त
तघजण एक काय का माझ्या तिघी जण आहेत
हम्म हम् हम् आणि हे मुली कितवी लागली
मुली मोठी मुलगी सावीला आहे आता सावीला गेली
हा
दोन नंबरची चौथीला आहे बारकीे आता पहिलीला
अच्छा आणि हे मुलींना स्कॉलरशिपला वगैरे बसवताय की नाही
हो मोठी बसलेली की स्कॉलरशिप नव देय अच्छा
एखाद्याेळेस कमी मार्क पडले किंवा एखद्याेळे फे जरी झालं त चालय पण वेगळे कन्सेप्टळतात मुलांना
होय
स्कॉलरशिप नव्हदय म्हणजे अशा एक्झाम दिल्यामुळे कि नाही पुढे गवर्मंटक्झाम्याला
होय होय ती बसते पहिले पाासूनच बसवते तिला
खूप चांगली गोष्ट आहे
होम
आणि
तुमची किव्हीला आहे
पुढच्या म्ह तीन वर्षाची हो पूर्ण होते बघा लहान आहे मग ती पण गेलीय गावीी आजी कड राहत्या राहत्या सोडून राहत्या!
हा हा आमच्या पण आत्ताच गेल्या! सासूबाई आलत्या सासूबाई त्यावर गेल्या असत्यात
हा म माझ्या पण सासूबाई म्हणल्या चार दिवस घेऊन जातो तर चार दिवसाच दोन आठवडे झाले तरी यायचं नाव काढत अस झालय होयच की मग मिस्टरांना म म्हंटलं नाही तुम्ही आज जावा मग ते आज गेलेत! उद्या सकाळी तिला घेऊन येतील
हा हा
असय आहे ती राहती! म माझ्या सासूबाईंकडे पण राहत्या आईकडे पण राहत्या काही नाही तिथं असत! ते निवांत
आमच्या पण राज्यात आता मोठ्या झाल्यात त्यामुळे बारकी काय राहत नव्हती! पण आता राहिली!
तिथ ती राहणार!
नाही राहिले आता माझ्या मम्मीकडे राहिलेलीये आता आठ दिवस झाल तिकडे गेलती!
हा हा हा
आता सासूबाई पण इथंच असतात ना! म्हणजे आम्ही एकाच गावात आहे! मम्मी पण घरीचच आहे! सासूबाईच बरं झालय येतच त्यामुळे
हो सोप पडतय! पण जाणं होत नाही! जवळ असलं की जाणं होत नाही लांब असलं कि तेवढं दोन दिवस राहायला तर मिळत
होय लांब असलं की नाही कसं पोरगी आली कि तिचं माहेर पण होतंय! आणि एकाच गावात असल क नाही! भले तुम्ही काहीतरी आईला गरज आली तास शकते दिवसा नगर माहेर पण होत नाही ते! नुसत आली काय बस गेली काय ते काय इथच राहते असं कन्सेप्टच असत की, माझ्या पण मम्मीच काय होतय, मम्मीचं घर आणि माझं आजोळ आता चार गल्ल्यांच्या अंतरावर आहे. माझ्या जे म्हणजे, आजी वगैरे त्यांचं गाव सोडून इथं इथंचं येऊन त्यांनी घर बांधलयं. असं त्यामुळे मम्मीचा पण तोच प्रॉब्लेम आहे. तिचं माहेरपणच होत नाही. गेली तरी म दहा पंधरा मिनिटं अर्धा तास एक तास किंवा तिच्या बाकीच्या बहिणी येत तात. पण ही जातीया. जेवण जेवत्यात. रात्री झोपायला घरी परतत येत
होय
माहेरपणच होत नाही.
जवळ असल की तसच ते हम् तुम्ही गेला नाही सु्टला
मी आता आईकडेचं आलीया बघा.
हा हा
मा माझं पण घर आईपक्षा घरापासून जवळ आहे. जवळ म्हणजे पण एक दहा किलोमीटर आहे.
हा हा
आज गेल्यात तिला आणायला, म्हटल्यानंतर म्हणलं एकटी राहण्यापेक्षा इकडे येऊया. त्यानिमित्ताने इकडं पण एक रात्र हो थाबलं लगीनं
हा हा
ह आणि काय
आणि काय नाही, निवांत मग तुम्ही बाहिरचे ब्लाऊज शिवायला घेताय.
हो बाहेरची घेते की,
म्हणजे फॅशनचे किंवा प्रिन्सेस कटोरी,
होय होय सगळचं शिवतोय.
आणि ड्रेस
ड्रेस नाही ड्रेस फक्त माझे माझे शिवतोय. ते सगळं लोड होतय ना,
हा बरोबर
त्यामुळं नुसता ब्लाऊजच घेतो. ते पण सिझन असलं की ते ते पण लोड होतय लय. दिवाळीच्या टाइमला तेन लय लोड होतय.
लय लोड असत. कुठं पण जाव सगळे सांग फुल्ल हाय, फुल्ल हाय, किमान दिवाळीत साडी एक महिना आधी शिवायला टाकायला पाहिजे बघा, तर मिळेल.
होय, इथं नाय, अर्जंट लागतंया. तर कसं असं म्हणजे, इथं जास्त असं शिलाई पण नाही हाय.
हां
हं बायकांना लगेच लगेच द्यायला पाहिजे असतं. पैसे द्यायला नको, पण लगेच
होय, मग किती शिलाई आहे, तिथे साध्या ब्लाऊजला.
साधे ब्लाऊज म्हणजे अस्तर लावून आहेत. दिडशे, अं एकशे साठ असं घेत त्यात आणि बिनाअस्तरचं म्हणलं तर मग हाय, साठ सत्तर हाय.
हां आणि जर तुम्ही म्हणजे बोट नेक वगैरे असं काढून त्याला वर्क वगैरे करायचं असेल तर
वर्कचं काय इथं कोण करत नाही खरं, ह्या अं बोटनेकचं मी दोनशे तीस घेते. कटोरीला, हां आज माझी.
भारी हाय की घेऊ मग तुमचं, इथ ना मी सहा सातशे रुपयाला एक एक ब्लाउज शिवून आणते.
होय, आमच्या इथे इकडे एवढं नाही शिलाई तेवढं दीडशे रुपये द्यायला बायका हे होत
व्हय आणि ह्यो माझं, हां मग माझं एक बोटनी ते बघा म्हणजे ते वर्कवाली साडी होती, मग त्याच्यामुळे सात तसं वगैरे लावून घेतलं त्यांच्याकडंन
हां हां, हां मग तसं मी ह्याचेतून घेत ते आता नवीन ट्रेंडिंग तेच न्यू ते नाल्याचे, त्याचे साडेतीनशे त्याने घेतले त्याचे असं सिम्पल वगैरे असलं तर मग, त्यांचं त्यांनी लेस त्यांनी आणून दिले तर मग कमी घेत
कमी होय होय होय
भरटरतायस
होय होय लटकन लेस वगैरे म्हटलं ना ते खूप होतय बरोबर
हम् स्नेहाला पण लावलेला ना फोन
अ लावलेला नाही त्यांचा आणि माझा परवा दिवशी पूर्ण झाले काल काही नाही झालं आणि आज पण काय नाही मी तुम्हालाच पहिला कॉल केलाय बगा. हा त्यांनी सांगितले - - तुम्हाला
होय तिला तिच्याकडूनच नंबर मागितला मी.
हा हा हा हा हा ह
कोण नाहीत म्हणलं.
माझं पण तेच आहे माझं पण तेच आहे मग काल परवा दिशीच - - हेच्याशी बोलले. मग तुमचा बहुते कॉल आलेला काय मला?
हा होय कालच की केलेला.
अ मी का सकाळी गेली की नाही रात्रीच येते. ते म रात्री आठ साडेआठ - - तिथनं मग स्वयंपाक आणि मग ते जेवन झोपायला इतकं कंटायला जातं की नाही. मग त्यात नाहीच झालं मला ते खर तर ते सॉरी मी काल - - करायला पाहिजे ते किंवा मेसेज तरी करायला पाहिजे होते. अस पण ते नाहीच. जमलं मला.
असं हेकामात न होत - -
नाही होत नाही काय आणि बाहेर जरा जात असल्यामुळे - - नाही अजिबातून घरी येऊन थकलं जातंय ना. कधी एकया असं वाटतं जीव करायच राहूदे झोपून टा - - कुया कंटाळते मग करते थोडफार अस सकाळची थोडी भात आमटी वगैरेही तर शिलक असला की येऊन दोन भाकरी केल्या की होत. दोघांच काय जास्त नाही लागत. म मुल मुलगी असते चित्र मग मग ते मग जरा करायला लागते का वेगळ तिच्यासाठी पणा म्हणजे ती मोस्टली खाते आम्ही जे खातोय तेच चारतोय तिला. पण मग भाज - - जी, आमटी किंवा वरण वगैरे अस - - वेग प् करा लागतग आम्ही दोघ की काय करतोय बाहेर नाले कंटाले म्हणायच मसाले भात फोडणी टाकली काही दहा मिनिटं सगळे तयार करून फोडणी टाकायलांत दहा पंधरा मिनटात शिजतोय
होय होय भात तयार होते आमच्यातून तस असं म्हणजे पूर्ण जेवणच पाहिजे असं का नाही आप जर काय त्यांना असता वगैरे केलं तर भात आम चूज करते
हम्म हम हम हम हम
कोरीना काही चपाती लागते चपातीशिवाय काही खातच नाहीत
हा
चपाती असं नाश्ताच सारखं जास्त लागतं त्यांच्या
हा हा हा
आंबोळी दिली
आमच्यात पण आंबोळीतून खूप लागत तर बघा खूप
हो ते आमची मोठी मुलगी नॉनवे्ज वगे काय खात नाही
ह हा हा हा चांगली गोष्ट ऐक चांगली गोष्ट आहे ति तिचं ति म्हणजे पहिल्यापासून हात नाहीती
पहिला पण खात नाही आता तेवढं जबरदस्ती ना तेवढंच दोन फुडं खातेत
नाही खात नसेल तर चांगलीच गोष्ट आहे हो खात नसे
नाही खायला पाहिजे कि आता आमच्या सगळेजण खात तथ ते बारक्या फुर्गीला जास्त आवडते त्या दोघी खट्यात बरक्या
माझे माझं सांगू माझ शास्री माहेरी दोन्हीकडे आवडीला खातात पण मी खात नाहीय आणि मग माझ्या मुलांना मग मी व्हेजिटेरियन ठेवायचं म्हणजे मग सासूबाई ह ते कालंनंतर काय होतय ताकत नको काय अंगात ते खायलाच पाहिजे ते हेच पाहिजे तेच पण नॉनव्हेज खाणार पण बरेच ना ब्राह्मण असतात जैन असतात. ते पण बुद्धीनी शार्प अस् तात. त्यांनी पण स्ट्रेंथ म्हणजे त्यांची पण ताकद व्यवस्थित अस् असं काही नाही फक्त नॉनव्हेजणेच सगळं प्रोटीन वगैरे मिळेल. पण ते आपल्या डोक्यात रुजवलं गेलय पहिल्यापासून
होय होय म्हंजे आमच्यात कस सगळेजण म्हणजे असं मांसाहारीच जास्त खात्यात ना
हुं नाई माझ्या माझ्या पण माझ्या सासरी पण आणि व्हरायटी लागते आणि मा्ं मासाहारीमध्ये पण
होय.
मंग माझी इच्छा होती. माझ्या मुलीला काय चारू नये म्हणून पण तो नाही सासूबाई तेन म्हणल्या नाही लहानये. तिच्या अंगात ताकत येतीया आत्ताच वय वाढायचं
हा हा
म्हणलं ठीक आहे म चारा आता माझं थोडी न कोण ऐकणारये एवढ्या मोठ्या कुटुंबात हॅलो
हा बोला की,
अं थांबा हा काय एक दोन मिनिटं
हां हां